कुणाचा.
हम्म, आवाज येते का हम्म, आलाय बोल की,
हा, काय करायला.
जेवलीस.
नाही अजून आता जेवणार तुम्ही.
हम्म, हो मग जेवले थोडं भूक नाही नाही भूक नाही. काय नाही जेवलंय थोडं. शेंगदाणा भाजलेय शेंगदाना खात बस खाल् खायलय ग.
हा हा,
हम्म,
हा,
जेवण आवरल,
हो, आवरल. तुमच,
आवरलं जेवण बसलुय सगळे जेवायला बाकीच.
हा हा, काय मग अजून.
अगं परवा कुंडया आणून मागं क नाही पंधरा दिवसाच्या मागं
तेव्हा
हॅलो आवाज येतो का?
हॅलो हॅलो हा यालाय माझा यालाय हॅलो? रेंज नसणार आहे बहुतेक प्रॉब्लेम आहे. हा घरात आहे ना मी घरात रा रेंज येत नाही.
हम्म हम्म हम्म अग परवा कुडया आणलेलं म्हनलं पंधरा दिवसाच्या मागं
हा
कुंड्या ग झाड लावायला.
हा हा कुंड्या
ते एक दोन दोन कुंड्या तर लावायचं राहिल्याल.
हा
ते आज लावलो बघ
हा झाडाची आवड आहे. तुम्हाला?
भरपूर
पाहिजेच पाहिजेच आवड
हम्म होय हम्म ते तर आहेच मला आवडतं नाही बाई झाड बिड लावायला करायला.
हा हा
हम्म ते कुञ एक यायला लागलीत दारात सगळी त्यांना की ते हाकलून हाकलून वैताग आलाय.
का ओ? आताच येतात काय?
अग दुसरी पण कुत्रे येतात ग सारखे सारखे
हा हा
आवाज यायला लागला बाहेरून
चल हम्म
काय मग आणि?
काही नाही
हा यायला माझा यालाय?
आवाज येतोय कुत्र्यांवर चिडल्या ग बाई
तार तार
हा, अडकून यायलाय आवाज. हॅलो, ! !
ब्रेक व लागला आवाज माझ
हा होय.
नेटवर्क इश्यू, मूळ व्हाय लागलय
होय. आमच्या इथे पण नेटवर्क च प्रॉब्लेम आहे. घरात
अरे, नाही हे आभाळ आलंय नाही. पावसा मूळ ग
आ,?
हम्म, ! त्यामूळ
हा,
आता तुला कळालंय ना हे, कॉलच कसं करायचं काय ते.
होय होय, कळालंय की आता माझा नववा कॉल?
हम, तुमाला केली स्कीम तुझ सबमिट होतेय मी तुला केली. तुम्हाला जीकडे सबमिट होत असं होत.
हा हा.
पण तुझ तुझ तू. मला केलीस आणि, मला इकडे सल सबमिट जरी नाही. झालं ना तरी तुझ्या कॉलचे मला पैसे, थोडे भेटतात आणि तुला पूर्ण भेटतात असं असतं.
हा हा, सबमिट झालं तर ना
हम्!
हा, तुमच झालं वाटत कॉल पूर्ण हम् ह्?
नाही. माझ्या मोबाईलच झालाय तिकडच हे दुसरं नाहीये हे चालंय.
हा हा!
तु दाखवल नाही पेमेंट आलं.
हा?
हम्म.
म्हणजे दुसरे टास्क केले का, आता तुम्हाला हम
हो, ते आहे कि चालू
ह, तुम्हीं लय वर्षापासुन म्हणजे, एक वर्ष तरी झालं ना आता त्यामुळ ठीक
व्यय? पण पहिला पण मला पण वाटत होत सगळ, म्हणजे असं होईल का नाही पेमेंट, वेगैरे त्यां केल मग आलं तर चांगल, त्या ठिकानी कारण ते पैसे काय घालायच नाही. कारण का के
होय, हा.
काय कस वाढवत नाही. तसं चांगलंय हे उलट तुम्हाला त्याच्या मागच पण इन्सेंटिव्ह म्हणजे असत ना. ते पण भेटत मॅडम.
काय म्हटला,
तू जर वाढवलीस ना, तुझे कोण मैत्रीणी दोघी तिघी तर त्याचं पण तुला भेटतं मग इन्कम. पेमेंट मध्ये वाढवून मिळेल आ हम, जाउदे
मावशी चाल ते कि चांगला आहे मग ते
हम्म, आणि घर बसल्या मुलींना महिलांना अ अस काहीच करू शकत हे जे कना हेच नसते.
त्याना
काय त्या, त्यांना बरं आहे आमला
होय.
आणि असं ऑनलाईन काम असावीत घरात बसल्या
होय. आता जास्त सगळं
मात्र ते उघं, होय. माझं ते वैताग येतो. सकाळी आवरून जायचं. तिथ जायाचं ते काम करायचं आणि घरला यायचं. दुपारी आली की आणि जेवायला आले की तास सुट्टी आहेत संगळ्याजनी भांडी त्यान धुऊून जायचं आणि सगळं आवरून जायचं. आणि संध्याकाळी साडेपाच ला आले आणि जरा वेळ बसायचं फ्रेश होऊन, तवर मग जेवणाचं बघायचं. ते झाडून काडून बघायचं, सगळं झाडाला पाणी सगळं करायचं, वैताग आला सगळा
वैताग आला आहे. कुठ तर फिरून या कि मग
पण आराम नाय, आराम नाही काय नाही काय फिर पावसा पाण्याचं बघतेस ना कसं काय आहे.
होय बा, ते पण आहे.
माझ त तव्हापासून मुडच गेलाय.
हा ना, फिर आय जायचं म्हणल्यावर अंगावर काटाच येतो.
होय. माझच जाऊदे यापासंन आहेने माझं मुडच गेला काहीच करू वाटत नाय. घरात पण आणि ते बाहेर पण काम अन्
अगं बाई! रीक्षा गटलीत पडल्या.
अगं बाई!
हो हे कराला गेला तो बाजूला आणि रिक्षा हे झाली. नाही ते चालवत म्हणजे हे करत नाही आलता त्यो. असं, रिक्षा बंद होती सोड बंद हा बंद वेळ
आ,
शिमाले चाललं. गल्ली गल्लीतच आहे
ऑगस्ट महिन्यात
काय नाय व्यवस्थित
होय होय आहे मग
ॲक्सिडेटचे प्रमाण लई वाढलंय
लई लई आग सगळीकडेच लई वाढले
गाड्या भरपूर झाल्यात ना प्रत्येकाच्या घरात गाड्या आहेतच
अगं प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन गाड्या त्यामुळे कसं हा मग त्यामुळे
पण लही झालं रस्त्यावर लहीच गाड्या होत्या
आम्ही पण घ्याव म्हणा लागलोय.
ऍक्टिव्हा
अगं आमची तशी थोडी चालवलोय मी पण असं ते जड आहे त्यामुळे ते बॅलेन्स आवरता येत नाही का मला
हा
हो.
खरं. गाडी मारायला ला
हा गाडी मारायला तर सुद्धा शिकलोय की दोन तीन वेळा ह्याची गाडी मला हातात दिल की
हा हा.
तिथ गाडी शिकवलेय शिकलेय.
इलेक्ट्रिक
फक्त कसं पाया उंचीला येत हा उंचीला पायाला जवढं येत म्हण दुसरं काय
हा मला पण अस मी चालवा म्हणते खरं भ्या वाटते.
भ्यायचं नाही अगं भ्यायचं कशाला हा आपलंस मन हे करून सांग. हम्म सांगते आणि तुला उलट ति लुना शिकायला भारी आहे बघ
आमच्या पप्पांची होय
तुमची हा अरे नाही खर्च तर मी एक दोनदा ती आमच्या इथं गल्लीतली ती घेतलेली हातात
हा हा आमचे पप्पा पण शिक शिक म्हणून पाठ काय होतंय त्याला अशी पोरी मारत असं म्हणत.
हम्म आ आता बुलेट पण मारतात पोरी हिरोंहोडा मारतात.
हा ऍक्टिवच काय वाटत नाही खर ते लुणाच जरा हे वाटताय.
नाही तर सगळे मा पोरी बाईका सगळे शिकले तर गाड्यात.
होय.
टाइम झालाय बघ.
हा हा. हा हा चालते परत कॉल करतो.